हॅलो! नमस्ते.
त्याला येतोय ना माझा आवाज?
हो येतोय येतोय, आता आषाढी वारी ची अ म्हणजे अ हे आपलं वे वारीचे आता म्हणजे आळंदीत ते.
आता हो ह्यावेेळी आता अधिक महिना झाल्यामुळे थोडे पुढे लांबलं.
ज्येष्ठ मध्येच असते आषाढ महिन्यातच असते ना म्हणजे पंढरपूर.
हो पण आता म्हणजे हे जे अधिक महिना आला ना त्यामुळे.
हो हो आता अधिक महिन्यामुळं पुढं गेली आता.
हा ह तुमच्याकडचे कोणी जातात का वारीला वगैरे.
हो मी स्वतः. पुण्यापर्यंत आले वारीला जाऊन आषाढी ते हो. हम्. म्हणजे तो एक अनुभवच वेगळा असतो म्हणजे अशे हो चालत.
किती दिवस लागतात मग.
अ ते मी पुण्यापर्यंत आले ना त्याला दीड दिवस लागतो कारण. हे माऊलींच्या प्रस्थान होते ना कळस हालतोय कि पूण माऊलींचा आणि पालखी. ते ह्याच्यात येते त्यांच्या मामाच्या घरी येते आजोळी इनामदार वाड्यात हा मग तिथून मग तस . दुसऱे दिवशी परत ही पालखी अ पुण्याला प्रस्थान होते पुण्यात प्रस्थान. झाली कि मग तिथं विटोबाच्या मंदिरात ती दोन दिवस असते पालखी ज्ञानेश्वर महाराजांची.
अच्छा.
हॅलो हा तर तिथून येत आहे ना. हो येतं येते तिथून मग. अ असं करत करत पंधरा दिवस सलग बग इतका मस्त अनुभव आहे ना तो वेगळाच. म्हणजे एवढे भाविक. पंच्याहत्तर सत्तर साठच्या पुढे सगळे हे असतात भाविक. त्या वरीला.
आणि वयसुद्धा म्हणजे जास्त करून वयस्कर लोक असतील.
हो वयस्कर लोक असतात म्हणजे तुम्ही अगदी कुठेही झोप. त्या पालखीत त्यांचे जे फड असतात तिथ कुठेही झोप. अगदी त्या बायका तुम्हाला म्हणजे. हो हो तंबू वगैरे असतात. गाडीलाच हे करतात ते अटॅच त असतात असे सगळीकड.
मग आता मध्ये पाऊस वगैरे पडला तर.
अ त्यात तंबूतच राहायचं नाहीतर मग आता आपण ज्या गावात जातो आज जर का आपण सासवडला गेलो. समजा आज आपला एवढा टप्पा सासवड पर्यंत तिथ पाऊस वगैरे पडला. तर जी लोकलची लोकं आहेत ना ती सुद्धा वारकऱ्यांना घरी वगैरे राहायला सोय करतात. अस म्हणजे अ त्यांची . व्यवस्था करता म्हणजे आपल्याडून भाविकांची . काहीतरी सेवेसाठी अस. म्हणजे इतका प्रचंड अनुभव वेगळा आहे तो म्हणजे वारीचा.
हो मी पण ऐकलय कधी केली नाहीय. छान म्हणजे त्या परिसरात जे वारीचा जो पट्टा आहे त्या परिसरात राहणाऱ्या . लोकांना खरंच खूपच छान संधी म्हणजे मिळते. वारीमध्ये बा वारीचं दर्शन होतं परत अ पालखीचं दर्शन होतं.
खूप सुंदर होतं आणि जेव्हा पालख्या ह्याच्यात येतात ना अ अ आपलं वाखरीमध्ये.. हॅलो तर पहिल ज्ञानेश्वर... श्वर महाराजांची पालखी येती तुकाराम महाराजांची तिथे येती त्यानंतर निवृत महाराज सोपन काकांची ह्या चारी पालख्या आल्यान... अजून भरपूर पालख्या असतात कारण पालखी बरोबर एका पंधरा बारा ते तेरा लाख.. भाविक ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्याच्या बरोबर असतात.. आणि हिकडं.. चार ते पाच लाख भाविक असतात बाकीच्या ह्याच्यात म्हणजे टप्प्याटप्प्यातल्या.. तर नामदेव महाराज स्वतः पालखीतन त्यांना बोलवायला येतात... महाराजांला ह्या... चारी पण ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती महाराज त्यानंतर तुकाराम महाराज... त्या त्यांची पालखी ओलांडलीना मग ह्या संध्याकाळी दिंड्या सगळ्या दशमी दिवशी गावात जातात... पंढरपूरला आणि पंढरपुरात आले ना.. कि ज्याच्या त्याच्या अ मठ आहेत म्हणजे महाराजांचे प्रत्येक... मग एक.. एकादशी दिवशी काय करतात प्रदक्षिणा करतात ज्ञानेश्वर महाराज सगळ्या पालख्यांचे.. म्हणजे सगळ्या पालख्या.. घेऊन प्रदक्षण मार्ग म्हणून आहे आमच्याकड रोड म्हणजे विठ्ठलाला.. दर्शन घ्यायच आणि कळसाचं दर्शन घेऊन ते परत त्यांच्या मठात जातात आणि.. जे दिवशी त्यांच प्रस्थान होणार असत ना म्हणजे परत रिटर्न जाणार ना पौर्णिमेला.... तर ते गोपाळपूरला एक कृष्णाचं मंदिर आहे आमच्या इथे.. तर ते मंदिर मंदिरात ही सगळ्या पालख्या परत रिटर्न येतात.. आणि तिथला.. काला झाला की मग ह्या पालख्यात चार वाजता सगळ्या आपपल्या गावाला जायला.. प्रस्थान होतात...
आणि ते रिंगण वगैरे ऐकलंय ते काय असत..
ऍक्च्युली काय होतं ही सगळी जण म्हणजे चालून चालून थकलेले असतात ना लोक.. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर.. एक विसावा घेतात आणि अंगातला सगळा शीन घालवायचा म्हणतात ना... तो प्रकार म्हणजे... अ ते शेवटचं रिंगण असत ना ह्याच वेळा.. वाखरी मधलं ते खुप सुंदर आणि... सगळ्या पालकख्यामधले प्रत्येक जे हे असतात ते पुढचे जे लोक असतात.. त्या सगळ्यांना घेऊन.. कीर्तन जवळजवळ दीन दीड ते दोन तास कीर्तन चालू असतं तिथं त्या रिंगणाभोवती.. आणि जो अश्व असत ना ह्यांचा ज्ञानेश्वर महाराजांचा तो अश्व.. पूर्ण अ देवाला रिंगण घालतो..
म्हणजे पालखीला कि कशाला..
अ पालखीला घालतो आणि त्याच्यानंतर ही सगळी पालख्या त्यांच्या मागं फिरतात.. असं असत ग..
अच्छा मी असं ते टीव्हीत वगैरे बघितलंय रिंगण असत किंवा.. घोडा पुढे जातो एक वगैरे असं..
जेव्हा ते सोपं म्हणजे हे असतात ना पुढचे.. आणि त्यांच कस आहे पालखींच जेवढ्या पालख्या आहेत ना तो दंड वर केला ना एक चांदीचा.. दंड असतो तो वर केला ना पालख्या जागेवर थांब.. सगळ्या माणसं चालायची थांबतात..
अच्छा..
त्याच्यानंतर चोपडा चोपडोबा म्हणून असतात ते काहीतरी असं नाव हाय त्यांचं.. मी आता विस.. पाठ होत माझं म्हणजे इतका सुंदर अनुभव आहे ना लोक म्हणजे जिथल्या गावात लोकां ती पालखी येती. त्या प्रत्येक गावात जेवण नाष्टा सगळं म्हणजे त्यांची सोय
हो मी हे पण ऐकलयं की काही जण म्हणजे असं हे पण करतात व्हॉलेंटिअरिंग असं म्हणजे असं मुलं येतात कि ते असं चालून चालून जर थकले तर त्यांच्या पायाला
पाय वगैरे मसाज करतात गोळ्या फ्री असतात औषध दवाखाने तर सगळे म्हणजे जिथून आता माझं सोलापूर सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यात पालखी आली ना तिथले ऑल जेवढे डॉक्टरांचे कॅम्प असतात असे ह्याचे ते सगळे तिथं असतात म्हणजे असं प्रत्येक ठिकाणावरचे ते जातात डॉक्टर जवळ जवळ एकतीस ते चा चाळीस डॉक्टर लोकं असतात बघा
आणि मी ऐकलेलं की पूर्वी म्हणजे असं म्हणजे सगळ्या जणांच कसं प्रातर्वेदी वगैरे आटोपला की सावळेजणं असतात तर नंतर म्हणजे तिथे खूप तसं घाणीचं साम्राज्य होतं तसं काही आहे का?
नाही ऍक्च्युली काय होत हे घाणीचं साम्राज्य स्वच्छ वगैरे करतात ना ते नाही असं नाही पण हे जे वारकरी जे येतात ना सगळीकडून ती लोक काय करतात त्यांना कितीही सोय दिल्या ना ते तेज्यात वापरत नाहीत ते बाहेरच सगळं घाण करतात
हा ते गावचे वगैरे असतात त्यांना कसं आधीपासून उघड्यावर करून सवय असते
हा आणि तेच येतात आणि तेच नाव ठेवतात की अरर तुमचं हे घाण आय तुमचं हे स्वच्छ नाहीया
अच्छा.
हॅलो.
हा ऐकते हो हो.
तुमचं हे स्वच्छ नाही या तुमच्या गावात किती घाण अगदी म्हणजे त्या वारकऱ्यांना काय कुठली सोय देत नाही असं नाही की प्रत्येक येणाऱ्याला खाण पिण अगदी पाण्याच्या बाटल्यापसून वा वाटप असतं सगळं
हा हा.
सगळ्या करतात ना आणि पाऊस
पण असं म्हणजे हे हे वॉशरूमची वगैरे सोय असतें का?
हो हो सगळी सगळी सोय असते आणि नदीला कसं न ते न तिला ते आता नवीन हे आलेत ना संडास बाथरूम
हा जे आहे असत्यात मोबाईल म्हणजे फिरते असतात ते हा
ते सगळे लावलेले असतात जवळजवळ मागच्या वेळेस तर साडेतीन हजार ठेवले होते सगळीकडं म्हणजे पासट एकर म्हणून एक एरियाय पंढरपुरात आता केलाय तर ते तिथं त सुद्धा म्हणजे त्यांनी अ सगळी सोय केली आंघोळीची खायची झो झोपायला सुद्धा असं म्हणजे एक मठ वगैरे असतात त्या मठात झोपतात वारकरी खूप सुंदर असतं ते
ओके.
हॅलो हॅलो.
हा हॅलो ऐकतेय मला
हा आवाज गेला तुमचा एकदम आणि दर्शन घेत ल्यावर तर अगदी स्वर्गच वाटतं पंढरपूरात त्या वेळेस एकादशीला शक्यतो एकादशीला दर्शन मिळत नाही जास्त जण नाहीतर मुक दर्शन घेतात नाही नामदेव पायरीला पा पडायचं आणि नसेल तर शिखराच्या पाया पडून मग ल
त्यावेळी तर अ एकादशीच्या वेळी तर किती गर्दी असेल ना.
हा पंधरा लाख भाविकं असतात.
अच्छा.
हम्म, खूप सुंदर असतं आणि तो माहोलच वेगळाय.
हा आधीपासून जे वयस्कर लोकं वगैरे की तीतरी वर्षापासून ते वारीे करतायत.
हो हो हो.
आणि म्हणजे त्याने असं चालायला वगैरे होत नाही, पण म
पण चालतात वारीला सगळी चालतात, हा सगळी चालतात. आणि त्यांचं अ ते वेगळंच रूप अस
हो, म्हणजे ते एक उत्साह असतो ना असं सगळेजण एकत्र असतात.
हम्म, आणि कुणीही कुणाचा पाहुणा नसतो कुणालाही
हा, सगळे एकाचे अशे अ कुटुंबाचे असा एक भाग होतात.
सगळे मानाने येतात आणि ही. हॅलो! चालेल ठेऊ म?
नाही झालंय आपले दहा मिनटं, थोडेसे सेकंद बाकी आहेत.
ओके ओके ओके, आणि पांडुरंगाला गेलात ना तिथे एक ताकपिठे विठोबा म्हणून आहे
हा.
सेम विठोबा आहे, हा.
अच्छा.
गॅस
ते तिथून जवळच आहे का?
हा, हो तिथून जवळ आहे, म्हणजे रमाबाई म्हणून आहे ना त्या स्वतः अ ताकपि विटोबाला अ ताकपीठ घालत होत्या रोज, ताक आणि यांच्या पीठाचं.
अच्छा.
हा आणि ते एक दिवस अ त्या आल्या नाय म्हणून देव स्वतः तिथे गे लय
हो अच्छा ओके, अशी म्हणजे आख्यायिका आहे.
हा.
हा हा. आपली झाला टाईम, तुमच्याशी बोलून छान वाटलं, थँक्यू बाय.
हो हो, बाय. हॅलो! बोला हॅलो मयुरा बोल की गं.